येतोय येतोय आता ही नंबर आपण सेव्ह करून ठेवू व्हॉट्सअपला मेसेज ठेवू म्हणजे आपल्याला पुढं कंटिन्यू राहता.
होय होय.
ओळ आपण गावी आल्यावर पण भेटणं पण होतय, हे नंबर सेव्ह करून ठेवूयात.
आता मगापासून मला अनेक ताईंचा कॉल यायला लागलाय बघा. मी मगाशी करत होते तेव्हा त्यांचा पण बिझी यालता. मुंबईच्याच आहेत वाढतात ते आपण किरण कोणतर आहेत बघा.
नाव माहीत नाही मला एक नंबर मला पण यायला लागला मी कट केला. म्हटल आपल्या दोघींच एकदा झालंच स कि मग एक एक रिकाम केलतर होतेय एकाला अर्धा अर्धे केले केले येडयासारख होतय.
होंय, तसच झालंय. मी मगाच्यान केलं त्यांना आता टास्कच आला नव्हता त्या ताईंना ओ. त्यामुळ माझं पटकन झालं ते. म्हणजे मी एकटीनेच केले ना त्यांना त्यांनी, बंर बंर पाठवतो थांबा त्यांना. त्यांना पण कंटिन्यू काॅल यालागलेले ते- सगंट बोलालागलेलो म्हणून त्यांनी पण कोणाचे रिस्यू केलेले
नाही आता एका सोबतच व्यवस्थित बोललं तर होइल जातेली वेळ अं हे केलं की मग काही कळत नाही आपल्याला
होयआवो तसच झालं मगाशी ते पहिल्यांदा केला मग बोललो आम्ही दोघी जणी व्यवस्थित आणि द तू का म्हणजे माझ्याकडनं तो ऑक्सेप्ट करायच्या वाटणीच ते पिनवरर गेलं मग तो कॅन्सल झाला परत दुसऱ्यांदा केला तो किनी तीस- तीस सेकंदामध्येच हे झाला तीन मिनिटामध्ये हे झा- ऑटोमॅटिक कट झाला हां अस करत करत आम्ही मगाच्यांन एक तासभर बोललो कंटिन्यू कॉल लावलेच मी त्यांना त्या पण फ्री होत्या - थोडा मग बोलल्या
नाही आताच वेळ मिळते परत काय होत नाही आता मी पण सगळे आवरून बसले बाळ झोपलय- म्हणला आता लाग आपल्या आप ल्या कामाला
होय तरी पण काय चार वाजून गेले पाच वाजत आले वाटना पण
आता अजून कामं करायच संध्याकाळचं होय का आमच्यात काय नईय तर संध्याकाळच सकाळचं पण स्वयंपाक उरलय सकाळी जरा जास्त कमी झालत सगळे जण आहेत संध्याकाळी काही जास्त नाही आता म्हंटलं आज टार्गेट कंप्लीटच करून डोक्याला ताप
माझा आता ते आलंय तुम्ही म्हणालागला असू दे खरं
असू दे काही होत नाही माझ्या जा- नंदेचं मी काय सांगायल- तुम्हाला- एकच कॉल झाला आम- तिच्याकडंन सगळं सबमिट झालंय डायरेक्ट आता चारच कॉल म्हणजे टोटल तिने पाचच कॉल केले आणि चुकून सगळं सबमिट झालंय.
म.
आता काय नाही करू शकत आता काय करणार काय नसत होत.
होय काय - हम्म हम्म मी पण सगळं सुरुवातीपासूनचे सगळे नंबर कुणा कुणाला - कॉल केलेत ना आपन- ते दिसतय की ते सगळे लिहून काढले एका पेज वर आणि किती वेळा कुणाला केलेत ते सगळं लिहिलं तुमचा नंबर आता चार वेळा डाईल केलेलाय. सेव केल नाव काय माहिती नाही हम्म नंबर. हा फक्त नंबर आणि हे तेवढं मग हे केलं मी पण
नाही मी नाही व्हॉट्सअपला पण मेसेजवर बोलत जाऊ मी तुम्हाला नंबर अ सेव करत- ते मॉसेज करते. म्हणजे आपलं आपल बॉडिंग हा ते नंतर मी बोलते तुम्हाला. सेव करून ठेवते की
हा हा ठीके चालते तरी आज कस काय झोपला तु बारका.
झोपलाय की दुपारचा झोपताय आज उशीरा उठला सकाळी अकराला मग ते सगळ रूट चेंज झाला ना. मग तेन त्याचे पपा झोपते. त्यांचं काय एसी लावून नाही नाही अकरा साडे अकराला झोपत. दोघं ये आता डान्स केलेत दोघ मिळुन दमलेत. ऐ सी लाउन. झोपल्या जात. पाचशे खूपये मी आले होते मार्च महिन्यात ऐश लइ बेकार त्रास झा मला त्या उष तेचे फोड उठले तोंडावर सगळे. एवढ हाले झाल होत माझ सगळं तोंड गच्च भरलेल असे मोठे मोठे फोड आले होते.
ह्म्म ह्म्म मला पण झालत तस हो पण प्रेग्नेन्सीत झालत.
आता परवाच्या मार्च मध्ये आलंय. गावी आल्यावर जर नव्हते आमची राश शिखिये
हम्म हम्म हम्म
तिसरीला आल्यावर गेलतो परवा
होय मग तुम्ही इकड उरसाला वगैरे येत नाही काय
चला ते सांगाल की जत्रा म्हणजे आम्ही उर जत्रा म्हणतो पुरुष म्हणत्यात इकडची लोक म्हणजे आमच्या घरात पण इथ आमच्या घरी पण तिकडे सगळे उरस म्हणतेत
हम्म हम्म हम् हम् व्हय काय हम् हम् आम्ही उरुस म्हणतोय ना गोडी असते त्यामुळे उरुस अस
पण त्याच वेळेसच म्हणा मी पण एकच दिवस की कुठलं फिरायचं होत नाही हो एकच दिवस पण आम्ही येतो प्रत्येक सना वाराला तिकड असता म्हणजे मोठ्या मोठ्या सणाला छोटी काय दसरा पाडवा पाडव्याला असतो दसऱ्याला वगैरे नाही असं प्रत्येक सणाला जी मोठे मोठ हा त्यावेळेस फिक्स अस आठ दहा दिवस ते आठ दहा दिवस तिकडच असतो अ आता नाही हम् या कि आमच्या कॉलनीत कार्यक्रम असत्यात हल्ली असत्यात होम मिनस्टर ते परत हे पण असतय फूड फेस्टिवल असतय
हम्म हम् हम्म हम् होय आमच्याकडं आहेत पण ते जास्त मोठ ना पिना मंडळाच भाऊ वगैरे त्यातच च असतात
आपच ना म्हणजे आमच्या सोसायटीत असते ना एवढं काय माहीत ते बी आवडल म्हणजे घरासोबरच असतय
हम्म हम्म हम्म हम्म
आणि आमच्या साईला माग केंद्र असत केंद्र स्वामींच दर शनिवारी अ हे असतय काय आरती वगैरे आमच बेडरूमच्या खिडक्या अन चिटकुन मंदिर आहे म्हणजे ओपन स्पेस वरचे आहे शनिवारी त्यांनी ते बैठक घेतात सगळं.
हम्म हम्म हम्म हम्म. त्यामुळे आपण इथलच घरातलं गणपति गेले की मग तिकड जातो.
आम्ही काय घरात समोरच आहे ना गल्लीत चार घर. सोडून त्या चौकात असत. आमच्यात कॉलनीतच करत्यात ना, मग रोज कंपल्सरी जायच? आरती असते प्रत्येकाची. दहा दिवसात प्रत्येक जण एक एक आरती असते. घरी पण आमच्याच घरी लक्ष्मी पण आहे आणि प्लस मंडळाच पण आमच तेच तर प्रत्येक घराला एक. दिवस, कंपल्सरी असते. कार्यक्रम असते. संगीत खुर्चि सगळे अस तो विधि व्हायला
हा हा हा हा.
ति लक्ष्मिला असते. आणि पाडव्याला. तेवढं काय पाडव्यानंतर आमचा उरूस असतोय म्हणुन तेवढ पाडव्याला.
होय पाडव्यानंतरच येत.
हम्म म्हणूनच असतो असं काही बाकीचे छोट सणाल नाही मग एक दोन महिन्यात न वगैरे चक्कर असते. मग काय तीन चार दिवस.
तेवढं पाहिजे. होय, यायचं लगेच जायच चार दिवस बघु बघु पर्यंत जातात.
यायला जायला दोन दिवस जाते प्रवासातच आज सकाळीच. या माझ्या पण या आपण मस्त फिरुया दोघी इकडं.
सारखी म्हणते म्हणजे ते तुंम्हाला एकदम लहाणपणीची बालपणीची मैत्रिण आहे. अजून किती वर्ष झालं तरी आम्ही दोघी फ्रेंड आहोत. म्हणजे पाळण्यातल्या मैत्रिणी असल्यासारखं सारख्या जेव्हा मला कळत पण नव्हतं तेव्हापासूनच्या मै
हे नाय घ्यायचं. आता तुमची पोर मोठी पण हाईत.
होय तिला अजून नाय तवा आता लग्न लेट लग्न झालंय तिझं जॉबला ऐ-ती पण आधी गुजरातला हुती. आता बदली झाली तिच्या नवऱ्याची तिती पुण्यालाच असते. दोघ पण एकाच कंपनी आयटी कंपनीतच हाय ती पण आता ती आली की पण इना. होय. पण ते सारखं म्हणतंय म्हणजे तिचं कसं अजून हे नाही ना बाळ वगेरे काय नय
हा हा.
जरा स्ट्रगल चालू आहे ना. दोघ जणच असतात चॉ-ओ गी-र ते आणि ती अस खूप नाजूक
आयटी वाल्यांच काय जॉब पैसे जिंकायला लागतेल
होय आणि म्हणजे अशी ही नाय होती चाळढाळ म्हणजे स्ट्रॉग नाही ना. कुठं आपण गेलो पटपट काम निवांत जरा बसाव, असं बुलून चालून असं नाय ओ. एकदम शांत आपलं आपण भलं आणि आपलं काम भलं एवढं हा जास्त म्हणजे लगेच मिस णार नाही कुच्यात अस
हा असं खूप जण आणि ते जॉबवाल्यांचं जरा हे असते तेवढं कचं तेवढं त्यांना असं वेळ नसत बोलत बसायला आपण तासभर काय चार तास
हो आता आम्ही बघा कि जवळजवळ तीन चार वर्ष झालं असेल गाठ पडलो नाही ह कॉलिंग वर असतोय व्हिडिओ कॉल वगैरे करतो ते पण प्रत्यक्ष भेटच नाही अशी.
माझं पण तसच आता माझ्या एवढ्या कॉलेजच्या जीवाभावाच्या आम्ही तिघी मैत्रीणी. आता सहा पाच सहा वर्ष झालं आम्ही भेट फोन असतय बरी असत आम्ही तर पहिलाच विचारतो मेलीस का गेलीस. पहिला फोन उचलला की म्हणते तू जात नाही तोपर्यंत मी जात काची कुटर पण भेटणार नसतं असंच की असंच बोलायचं एक रुपया नाही तुझ्याकडे फोन काही नाही म्हणत हासतोय मी माझ्या मित्रा फिरायला चालतेस मग त केलं
मी पण आता ठरवलंय ह्या वेळेस आलीस की म्हटलं काहीही होऊदे कोल्हापुरात जर आलीच पहिला तावडे हॉटेल की कॉल कर म्हटलं तिथं तर असे ना तुला भेटून जातो म्हणून सांगितलय
होय तेच तेल मात्र जेंट्सच कस असतेय कधी पण जातेेत फिरतेत भेटून आपल्यालाच होत नाही
होय माहेरी आलीस की म्हटलं पहिला मला सांगायचं म्हटलं यावेळी भेटायला येणार नाही काय सांगायचं नाही म्हटलं मला
जाऊन या कि जवळ असलं तर भेटून यायचा
नाही हेच की आपल इचलकरंजीलाच की पण ती यायला पाहिजे ना तिला सुट्टी भेटतच नाहीय सॅटरडे संडे या तेवढच की सुट्टी येतो तोपर्यंत लगेच जाते मग होय
माझे पण मिस्टराना दोन दिवस असते शनिवार रविवार
हा हा हा हा
त्यांना
होय
कपलसरी चडवल्यावर सुट्टी त्यांच पण तसच आहे निवांत
हां हां मग आता बघूया कधी गाठभेट होते
नाही नाही आता तुम्ही मनावर घ्या होऊन जातय का नाही एवढं
माझ कंप्लीट होतात बगा आज
भेटायचं म्हणले की होऊन जाईल तुम्ही स्वतः मागा लागला की होतय म्हणा तिला आलं की फोन कर म्हणून चालतंय करू हां